आवाज येतोय?
हो योतयं योतयं ताई बोला. झालं.. जेवण झालं... हो आता झालं.. जेवण काय खाल्लं मग आज??
आम्ही असं गवारची भाजी खिचडी.
आम्ही पण सेम तेचं खाल्लं. आम्ही पण खिचडी केली होती. गवारची ची भाजी- केली होती हो पण भाकरी केल्या होत्या आम्ही.
हा का? आजचा विचार कुटुंब कुटुंबाची दिन. चर्या.
कुटुंबाची दिनचर्या. आपली दिनचर्या हो चालेलं.. चालेलं..
कशी होती तुमची रील्स आ-
आमची दिनचर्या आम्ही उठतो साडे- पाच वाजता. रोज डेली पाच ला उठतो. हा म मुलांची स्कूलास स्कूल असते हो आता स्कूल चालू झाली. मग काय साडेपाच वाजता उठा. काय दिवसभर ते काम संपतच नाही मग ए एकाच झालं कि एक - एकाचं झालं कि एक. चालू असत दिवस बर हो.
कुठल्या स्कूल ला आहे मुलं?
मुलगा यथ केंद्रीय विद्यालयालाय वडनलगेटला मुलगी यथ यालाय इंदिरानगरलाय मुलगी मराठाला
हे मेला आहे का?
कसे म आहे आणि मुलगा इंग्लिश मिडियमलाय
हा
हम्म तुमचे लहान वाटत ना मुलं? -मुलगी वाटत
मुलगीये माझी लहान आहे ती, ती आता ज्युनियर ज्यूनियरला टाकली इथे तिथ म्हणूल तिथं टाकलेली
तिकडेच टाकलेलं असेल तुम्ही?
इकडे -जावा- पीट
अ हा हा छान आहे -छान आहे तिकडे पण ते केवीला ट्राय करून बघा लागेल तुमचा नंबर झरला तुम्हाला जवळ आहे ना तिथे
हा नाही ना पटल इथं आर टीए मध्ये एज नाही ना बसलं या वर्षी त्याच्यामुळे मग हो आता बघू पुढच्यावर्षी
पुढच्या वर्षी, हा करा प्रयत्न होऊन जाईल. हा बाकी मग तुमच तुमच तर भरपूर तुम्ही बीजी असतात दिवसभर हे
हा दिवसभर चालूच असत तरी साडेपाचपासून उठलं का चालूत असत हे झालं का ते -ते झालं का ते पूर्ण दिवसभर बीजी
हो हा- हा -हा चांगलं आहे म आता
तुमच्या कुटुंबात कोण कोण असतात मग?
कुटुंबात आमचे आता सध्या तर आता आम्ही दोघं नाही नवरा बायको आणि दोन सासू सासरे पण आहेत. ते जाऊ आणि दीर पण येत. राहतात ना मग त्यांच छोट बाळ ये म ते कधीतरी तिकडे राहतात कधी इकडे राहतात त्यांच्या मनावर ये. येतात जातात काही गावालाही राहतात. शेती गावाला तिकडे जातात येतात. त्यांच्या मनानुसार हो
हं हं मुलगी त्रास देते का?
हा मग चालूच असत दिवस भर बापरे! नका विचारू आता उद्या पासुन स्कूल चालू होइल. णारये तिची उद्या बस जरा निवांत राईल पण मग काय स्कूलचा टायमिंग मग सव्वीस तारखेपर्यंत असा ये साडे आठला जाईल. साडे अकरा पर्यंत ते आपल्या घरातल कामाला येऊन करणं हो तोपर्यंत
मुलगी येऊन जाते मग काय घरातलं सगळं म आल का म तेच चालू राहत हे असं झालं ते तसं झालं हेच पाहिजे. तेच पाहिजे. त्याच्यातच वेळ जात. त.
आमचं त एक ही
नियोजन काढ परत आपण स्वतः लाच विसरून जात
स्वतः ला खरच विसरून जात. तो म्हणजे अक्षरशा दिवस दिवसभर कधी केस विंचरन होत नाही किंवा चला चांगले कपडे घालू कुठे अह विषयच नइ रात पला स्वतः चा मग ते घरातले कामं आवर
वेगळंच असत पण लग्न आधीच लाईफ वेगळं! पगारण तिथगत ह् ह् मला नाई करायचच.
हो अ विषय तित आई आई करूनच घेते ना. आईला माहितीये आपण आईचे भरोशावर बिंनधास्त राहत आईला करावच लागत आणि आई
आईकडे तस नसत कुठेही जायचं. म्हंटल्यावर पहिले टाइम दिवेवायची सोय लावायची.
तेव्ह अ पहिला त्यांचा चहा नाश्ता पहिले जेवणाचं तरच घराच्या बाहेर पडायचं त्यात पण असतं त्यांचे नाटक इतकाच वेळ गेले. का ज वे गेली नासे झा तरलं म्हणजे कुट कधीच सुटका नाही आपल्या घरात बायका ना तर सुटकाचं. कधीच नाही सण असो वारा असो शनिवार असो रविवार असो सु्ट
आमचं ते डेंजर का मिणार रे कुठे गयं म्हटलं म्हज डायेटय त्यांना पहि सां पक्क होऊ जा
हा आमच्याथ तसच आहे मग अशा वेळे त्यांना बाहेरच चालत नाही.
नाही नाही नाही सकाल काल जास्त झालं जायचं होत मावाय स्वप् नाहीने केला करीस पत्काररावां लागला. पररत बाहेरच खाऊन आलो. त्या अस असतात. हो. आम आम्ही ठरवलं काल सुट्टी आमच्या सरांना देखील मंगळवारी सुट्टी आहे. ठराव ना के. पर डीमार्ट ला गेलो. किरणणायला तो
तिथं तर खूप वेळ लागतो खूप वेळ लागतो हम्म.
आणि कापासून ते जिओला खूपच प्रॉब्लेम येतो ना.
खूपच प्रॉब्लेम येतय नेटवर्क पण व्यवस्थित चालत नाहीय आणि हो
आत्ता थोडंस दहा मिनटपूर्वी चालायला लागलं थोडसं
हो हित कॉल वगैरे काही होतच नाहीे म्हणजे नेट नेट चालतच नाही असं होतय हाे न चालतच आणि मी म्हणतेय मजाा री च्याच कस काय संपलं डाट पण इतक्यात संपून जातो.
तर रोमिन कसं लागलं असतं तसा प्रकार चालू येतोपसूनचा आपलं ते म्हणजे इंटरनेट ना आपण ते हे घेलेलं असतं बघा अनलिमिटेड असत ते अनलिमि वा ना पण स तेलच. पन्नास टक्के डाटा संप
लगेच म्हणजे अर्धा अर्धा तास चालला किंवा एक तास जरी क अर्ध तास जरी कंटिन्यू फोन चालला की लगेच मेसेज येतो पन्नास टक्के डाटा संपलं तुम एवढा महागाचा करायचं साडेतीनशे रुपयच रिचार्ज करायचं आणि असं दाख
ते मधी जाऊन असं येत तेघे आमच तर मो तळले गाणं म्हण जा नको म्हणाल्या नंतर मग लगेच गावात आल्यात
तुम्हाला सांगते पार्ट टाइम जिओ मध्येच काम करते मी घरातलं आमचं सगळं आवरून सकाळी उठल्यावर ्यायच आवरायचं दुपारपर्यंत मग आहे पार टाइम करते कॉलिंगच काम य इक त्या लोकांच्या कंप्लेंट इत्या आज हो इतक्या लोकांच्या कंप्लेंट म्हणजे ना ते जास्त घेऊन येत तशी ती कम्प्लेटच जास्त येत लोकांच्या मॅडम आमच्याकडे रेंजच नाही नेटवर्कस नाही तुम्ही काही रिचार्ज करायला लावता म्हणलं तर ते त्याने कंप्लेंट टाकून पनणार काय आता. जेव्हा होतं तेव्हा होतं ते
नाही तेे काय आता ते हे असतं ना पूर्ण जीओ मध्ये हे कधी पासून करते ह मडी
जीओमध्येध्ये सहा एक वर्ष झा पाच सहा वर्ष झालेले
चांगलं ला कुटुंब सांभावून हो.
हा काही टेन्शन नाही समजा कुठ आलं गेलं तर ऍडजस्ट करता येत त्याच टारगेटवर राहत ना महिनाभरत तेवढं कम्प्लीट करायचं. मग आपण तीन तीन चार दिवसात कंप्लीट करू हा नियोजन करून मग करता येत ते काही विषय नसतो एवढा मग काय आता बाहेर जॉबला जायला पण मुलं लहान सगळ्या गोष्टी होत काही गोष्टी मग ते दोन पैसे कमी जरी भेटले तर पण मग मुलांवर लक्ष राहत घरी फया कुटुंबाकडे लक्ष राहत आणि आपल्याकडे कसं सासू सासरे येणारे जाणारे खूप सार सगळ्यांचा मान पान सगळ्यांच धरावा करावं लागतं.
आमच्याकडे असतात त्याच्यामुळे आम्हाला तर डायरेक्ट सगळं म्हणजे पूर्ण सगळं करून पण फ्रीडम नसते
हो तोच विषय असतो. हा.
एक एकटं राहयचंच कुटंब सोबत
खूप हो कठीन सगळ्यांचे मनाधरा सगळ्यांच्या मनासारखं वागा
आ थोडं नाही आपण थोडं आपल्या कामाच्या टेन्शन मध्ये
आपण फक्त काम करायचे ना आपले तेवढीच म्हणजे पुऊत गेले तर तेवढीशीच स्वतःची काम केलं तरच चांगलं सगळ्यांचे पुढ पुढ केलं तरच सून चांगली असते हे तर नक्की तुम्हाला सांगते
तेच आहे खरंच
चालू हा हा चालूच हे असं आणि ते तसं चालूच असतं ते
खूप असं क कुटुंब समजुतदारी पणा
नाहीच ये त्याच्यामुळे ना विभक्त कुटुंब होतय कोणी समजू सम म्हणजे कोणी समजाय तयार नाही आताच्या मुली समज समजत नाही आणि सासूबाई समजून घेत नाही त्याच्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती खूपच कमी झाल्या आतरी सध्या तरी नाही का? कुणी समजाय तयार नाय ऍडजेस्ट
आणि पण जे सांभाळून म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायला तयार असतात सगळ्याना सपोर्ट करणारे पण म सपोर्टिव्ह
बरोबर य हम्म
पण एक हे असत पण घरात कोणी करता धरता असेल ना
हा तर घर टिकतात आणि करतायना सगळ्यांना सार धरलं पाहिजे जो करता माणूस त्यानी जर सगळ्यांना सारखं धरलं ना तर ते शंभर टक्के टिकत, जर करता जर पुरु म्हणजे करर्त्याने जर म्हणजे भेदभाव केलाय काला जवळ धरल ना एकाला जर लांब केलं ना ते घर पण टिकत नाही ना आपोआप का मतभेेद वाढतात न वाढतात कुटुंबामध्ये एवढं तर खरंचय
भरपूर वादविवाद चालू असतात नाही तर सगळ्यांसोब एक तर सगळ फ्रेंडली पाहिजे ना एकदम सगळे सायलेंट पाहिजे नाही
सायलेंट हो
गळ्यांना सोबत धरून चालणारे
ला पाहिजे तेव्हा तेच घरी टिकत म बघा पयले किती मोठे मोठे कुटुंब राहय
बापरे! किती आ अजून पण गावाकडे आपण जर गावाकडे अजून खुप शे कुटुंब आहेत
ते एकत्र येतात हो एकत्र राहतात हो आणि तेवढंच समजदार पणा पण घरात तो करता माणूस असतो तेवढ समजत म्हणजे समजावतो ना तेवढं तो म
आता मी अ म्हणजे माझ्या माहेरी ना, एक कुटुंबय त्यांचं म्हणजे अ आम्हाला आठवत पण नाही त्यांच्या घरातल्या ज्या मुली आमच्या बरोबर शाळेत होत्या ना?
हो
त्यामुळे जेव्हा शाळेत होत्या, तेव्हापासून त्यांचं कुटुंब एकत्र एकत्र, म्हणजे त्यांच्या आजीे त्याच्यानंतर त्यांच्या आई चुलते आता तर त्यांच्यात चुलत तोयनी
एकत्र एकत्र खूप छान आहे तरी खूप छान अस ते अजणला आपण परत कॉल करू मग हा हो हो छान झालं छान अ त मही पण छान वाटलं चालं ना बय हा